हॅलो, हा बोला-बोला.
हा, आवरलेय तुमचे?
हो-हो-हो बोला.
हम्म, जेवण तीन झाले काय?
हो-हो.
हा-हा.
हा, काय म्हणताय बऱ्या आहात ना?
हो, आहे की बरी, तुम्ही आहात का?
हो हो
हां हां जेवणं जेवणं केलं कां नाहीं अजूंन
झालंय बनवूंन झालंय आंता जेवायचं बाकी आहे
हां हां मगं कामं सगळीं आवरंलीत
हो हो आवरंली झालं
हम्मं मुलं शाळेलां गेले असतील
होयं होयं शाळेतं गेली
हां हां
हम्मं
मगं आंता आपणं गणपती ह्यांच्या्यांविषयी बोलूंया कशांविषयी हम्मं नागपंचमी हां नागपंचमीला आमच्यां इकडं कां नाहीं अं मुली मुली लहांन मुली किंवा स्त्रियां सुंधा कणी नटूंन तंन जातांत मगं आमच्या इथं एक मोठं मंदिर आहे मगं ति तिथं नैवेदतीन घेतांत ती नैवेदतेन घेतांत आणि अं लहांन मुली तिनं अशा म्हणजे सांडी ती नेसूंन जातांत हां आणि मगं ते पूजां करण्यांसाठी जातांत मगं आमच्या इकडे पणं स्त्रियां कशां नागपंचमी वसंन करं आणि गणपतीची म्हणजे अशी गवरीची तीनं गाणी म्हणांय चालूं
गाणी हो हो हो बरोबर हां छांन आमच्यां इथे पणं तसंच असतं हां हो हो आमच्यां इथे पणं आम्हीं कोकणांतले आहेतं आमच्यां कोंकणात तरं खूपचं हो हो हो असतं अशां प्रकारे मुली वगैरें हे करतांत तेव्हांपासून ते जांगरणांला सुरुवांत होते आमच्यां इथे
हां मगं आमच्यां इकडे पणं तसंच असते आणि मगं ते आमच्यां इकडं कसं म्हणजे तांदळाच ते न उकडूं कांनोवलं करतांत परतं गव्हाचं करतांत असं दोन्ही प्रकारे पणं करतांत
वांल वगैरें शिजवले जातांत
होयं
आमच्यांकडे वांल शिजवले जातांत उकडंवले जातांत हम्मं
वांल म्हणजे कायं
ते पांवटे पांवटे
पांवटे माहिती आहे तुम्हांला
नाहीं हां हां हां वरणां
हां हां ते कसं प्रत्येकांच्या इकडे वेगळंवेेगळं कांहीं कां बोलल्यां जांते नां त्यां हां त्यांमुळे ते समजतं नाहीं असं हो हो मगं ते आमच्यांकडे उकडवलं जातं
हां हां
हम्मं
मगं आमच्या इकडं असं सगळं नागपंचमीला केलं जातं ते
बर उपवास वगैरे असतो का?
होय उपवास असतोय ना हा. ते भावाचा उपवास म्हणून करतात ना ते मग त्याला हा धपाट टे आणि हे असते अ काय ते वटाणी ती असं खालं जाते ते उपवासाला.
हो काय. हम्म हम्म हम्म बरोबर. चालूच राहू द्या!
होय चालुच
हा.
हम्म हम म.
मग तेच भरपूर म्हणजे फुगड्या आमच्याकडे फुगड्या वगैरे सगळं घातलं जातं तेव्हापासून.
हा त्या त्या नागपंचमी पासूनच होतीय सया-सगळ्या खेळात.
खेळांची हा मंगळागौर मग नंतर एक एक सगळं चालू होत हम्म हम्म.
ह् मग गणपती आल्यानंतर काय मग बघायला. नको दिवस दिवसभर जातच. हा असतात की आमच्या इकडं गणपती आल्यानंतर जात जायच्या आधली दिवशी गणपती एक शीन असतात. आणि त्याल्या दिवशी एक असतात. रोड शो ला अे दोन दिवस असते त्यामुळेथ अस स्त्रियांना काही माहेरी जायवज होत नाही.
हा‌. बरोबर बरोबर हम. हो हो कार्यक्रम बरोबर.
इथल्या स्त्रि यांना कुठं जातच येत
जाता नाहीयेत बरोबर तेच ना घरचं सोडून नाही जात. जमतच नाही जाणच नाही होत. नाही होत जाणार तेच हम.
तुम्ही नॉनव्हेज खात
हो हो नॉन व्हेज वगैरे सगळं आमच्याकडे चालतं. तुमच्याकडे नाही खात?
आम्ही खातो की आ आमच्या मुलांना तरी नॉन व्हेज शिवाय
नॉनव्हेजच हो नॉनव्हेजच पाहिजे असतं मुलांना पण माझ्याकडे पण. हम्म, जास्त नॉन व्हेजच आता हे लागू पट आलेत चण कालची गु -गुरुपौर्णिमा आहेत. ते असं त्यामुळे ते दिवस गेले कि म त्यांना त्रास होतो.
होय. जेवण जात नाही आठवड्यात एकदा नसून चालत नाही.
हो हो नाही चालत.
बाकी आणि काय निवांत असतय घरी.
हो हो.
हा हा हम आवरलं की काम नाहीय काय.
काम नाही काय काहीतरी चालू करायचा विचार चाललेला असो तो पण आता काय करायचं बघया.
हा हा चार पाच वाजे प निवांथ म. तिथून पुढ सगळे हूं हूं! होय तुमची शेतीतीनं शेतातुन जातांय.
लावत नाहीय आमच्याकडे. अशीच आहे हो अशीच आहे.
अशीच वाळवंटी.
वाळ म काय माणसं पण नाही भेटत हल्ली.
नाही येतो होय.
हो आमच्या इथे माणसं नाही भेटत, ज्याचा तो करतो. हा असं.
आमच्या इकड कसं अ ऊस पण पिकतो.
हूं बरोबर बरोबर म ते लावलंच पाहि जे नाही का.
लावलच लागत गरजेची वस्तू आहे त वे. भुईमुंग म्हणा सोयाबीन म्हणा. असले हा आणि आता. होय आता पावसाने काय जोरस टाकलाय चांगला.
हो हो खूपच जोर टाकला म पडला तर भरपूरच पडतो नाही त अजिबात नाही.
नाही!
हूं!
हे असंच थोडा थोडा पडत राहिला ना त काय एवढं वाटणार नाही.
वाटत नाही होय एकदम लागतो एकदा लागाय चालू कि त्यो बंदच होत होय!
या वर्षी तं काहीतरीच केलंय कहंर.
होय!
बेक्कारी झाली भरपूर सगळ्यांचीच. माणसाचे पण म्हणजे हाल झालेत खूप.
होय असा पाऊस लागाया आल्याव नुकसान होणारच.
हो ना, हो ना.
आणि नदीकाठीला शेत असणाऱ्यांचं काय पाण्याखालीच जातेय ना ते.
हो हो बरोबर.
हूं!
हू काही नाही निवांत आता आता पोर यील. त निवांतच.
हा!
एक अकराला आवरले की निवांतच दिवस मं!
हा! नागपंचमीचं तुमच्याकडे मग काय असं देवळातच जाऊन केलं जातं का?
हा देवळाती मात
हम्म हा हो आमच्याकडे घरी आणून आम्ही पुजतो
घरी पण असते की आमच्या इकडं बार छोट्या छोट्या असतात घरी आणि देवळात त्या मग एकदम मोठी मूर्ती असते ती नागोबाची हा मग त्याच तर दूध लह्या ते ना असं त्याला बघा वाहिलं जाते अह परत कापसाचं ते पोत
हो हो.
असं ते असं तीन घातल हा वस्त्र ते घातलं जात, हम्म मग तिघी जाऊन पूजा दिन करून मग आल्यावर गणपतीची गाणी तीन चालूच होतात ती.
बरोबर हो हो तेच म्हणून. पुरण पोळीचा नैवद्य वगैरे असतो ना
होय को पोळी पण आहे येत्यात की कानवल्याचा तनच नैवेद्य असतोय त्यो
हो.
होय हम्म. हम्म आणि
बोला तुम्ही बोला.
हम्म तुमच्या इकडं मग तसच असतंय का
हो आमच्याकडे पण तसच असतं जे काय म्हणजे मोदक वगैरे करतात उकडीचं करायचं असतं उकड हे नाही करत, हा. म्हणजे तळायचं नाही, उकडायच ता
उकडाय
पंचमीच्या दिवशी उकडलं जात, हो हो. असं.
पंचमीला ते सगळीकडेच उकडच असते ना ते. असं तळून नसतय गणपतीत तून कस उकड केलं अह तळून जरी केलं तरी चालत ते खर हे नागपंचमीला हे उकडूनच करावं लागत.
कराव लागत हो हो हो. बरोबर सगळीकडे तसंच आहे वाटत नाही का. हा.
हम्म हम्म. मग काय खोबऱ्याची आमटी झाली कि झाले. हम्म. आमच्या इक आमच्या इकडं मग दुसरं जेवणच बनवत नाहीत ना त्या दिवशी
हा हा हा बरोबर.
थोड कानवले आणि भात आणि खोबऱ्याची आमटी हे आमच्या इकडल ते नैवद्यच हेच आहे. अच्छ
अह
तुमच्याकडे पण तशीच पद्धत असेल सेम
तशीच तशीच हो तशीच आहे हम्म.
हीच असेन म मो काय असत्य तुमच्याकडे
हो गणपती मोठा असतं. घरी पण असतो ना आमच्या. हम्म हम्म. हम्म.
घरी अस रंगीत असतो का ग चिकली असतो?
नाही रंगीत असतो रंगीत हम्म.
हम्म.
रंगीतच असतो.
हा हा.
हॅलो.
हा बोला बोला. हाय मी हॅलो. चालू आहे कॉल, हा चालू आहे कॉल. नेट मुळे होतं कधीकधी तसं.
हा हा नेट नसल्यामुळे ते ऐकू येत नाही ना एक एकदा.
हा हा कट नाही करायचं चालूचं ठेवायचं. असं हम्म, हो नाही आता अजून नाही वेळ आहे अजून, मुलं शाळेतून आल्याशिवाय नाही.
नाही काय? तुमची मुलं लहान आहेत काय? हा हा, म्हणजे तुमची दुपारचीच टायमिंग असते जेवायची?
हो दुपारी.
हा हा. मुलं मुलं आल्याशिवाय नाही. मुलं कितीला येतात मग?
हो. झालंय हा कॉल कट करू शकता. अ मुलं ना? दुपारी येतंय. आता बारा एक वाजेपर्यंत दोघी येतात. हम्म असं.
दोघी दोघी
दोन्ही मुली आहेत हो.
हा हा.
हा हा, चालेल चालेल मग ठेऊ? भेटू आपण परत. हॅलो नाही आपणच हा तुम्ही कट करा कारण आता दहा मिनटं झाली ना, का आपोआप कट होतो?
आपोआप कट झाल्याशिवाय हे करायचं नाही.
असंय का?
हा.
मला नाही माहिती ते तुम्ही हे करा बघा.
हा हा.
हा.
मग आणि काय बाकी?
आ? नाही बोला. हा. साठ घेतली काका काय अशी बोलताय? मी किती दिले तुम्हाला परत वीस रुपये दिले ना, वीस रुपये दिले ना मी वीस रुपये दिले, हा बोला बोला चालू आहे,
हा हा
हा